नमस्कार ताई. बोला काय म्हणता? कसे आहेत?
आहे. मजेत मजेत.
हो हो. सध्या त पावसाने- सध्या पावसाने स्टॉप घेतलेलय. इकडे तरी. म्हणजे आज ऊन होत. सकाळी पाऊस होता आणि ऊन होत.
हो का? अरे बाप रे! आमच्याकडे रात्रीपासून ताई पडतोय सारखाच.
होय का?
हो. रात्रीपासून चालू आहे त कंटिन्यूच चालूय.
होय का? असं झालंय की गरजू एकत्र येताय. म्हणजे सकाळी सकाळी पहाटे थंडी वाजते. आणि मग थोडा पाऊस पडतो आणि म दुपारी ऊन - जास्ती गर-
हा. हा. हा. हा. हा. आवाज थोडासा अडकतोय काय तुमचा ताई? स्पष्ट येत नाहीये.
एक मिनटं हं.
हा. हा. हा. हा. हा. ह.
येतोय का?
हा. हा. हा. हा. हा. येतोय येतोय.
हो. हो. हो. हो. हो. नेटवर्कचा पण इश्यू असतो ना? म्हटलं सध्या- तरी सकाळी थंडी वाजते आणि मग नंतर लगेच पाऊस येतो थोड्या वेळाने. आणि लगेच ऊन. अस म्हणजे - चेंज होत. तीघ ऋतू एकाच दिवसात येऊन जातात ए.
त्याच्यामुळे आजारी पण पडायला होतय.
हो ना. बरोबर आहे. ते तसंच झालं मागच्या हप्त्यात आमच्याकडे सग- सगळे आजारी.
हो ते आपली, एवढं आपल्याला सवय नाही ना शरीराला? एकदम उन्हाळा हो- त आणि उन्हाळ्या एवढी हीट टेम्परेचर आणि आता एकदम थंडी आणि गार वारा.
थंडी. हम्म. सगळ्यांना तेच सर्दी खोकला त्याचंच प्रमाण वाढून जातं मग अस.
हो. हो. हो. हो. तरी आणि मुले पण भिजून वगैरे येतात म जास्तीच त्यांना हे होत लगेच. डोक वगैरे धरतं. हो.
ओली झाली ना त लवकर सुकली पण नाही जात पावसाने ते चिंका वगैरे यायला ल्या जून गुलांना सहन नाही होत ना ते.
हो हो हो हो! आणि वातावरण पण हे असतं ना सारखं ते पावसाचं ओलं ओलं त्याच्यामुळे स काही सुकत नही ना पाहिजेत
तसचं हो कपडे वगैरे पण तसं असतात.
तसंच असतं, थोडसं ऊन पडलं का तसं थोडसं लगेच वाळू निघतं ना ह्या दिवसांत. कपडे वाळणं पण मुश्किल होऊन जातं.
हूं हे थोडेसे चार महिने तरी थोडेसे अवघडच जाता.
हो तरी पण ह्या वर्षी खूप लेट केलंय पावसाने ऑलरेडी.
हो!
हो पण अजून मुलांना सा क मो हे. व्यवस्थित हाळदीचं दूध वगैरे दिलं म्हणजे जरासे कमी आजारी पडता. बाहेरचं नाही खाल्लं वगैरे तर.
हूं बरोबर आहे पण मग कसं होऊन जात पावसाळ्यात मुलांना कसं चमचमीतच आवडतं.
हो इम्युनिटी पॉवर पण कमी असते, आणि त्यात वातावरण पण चेंज त्याच्यामुळे. त्यांचं तर प्रमाण जास्तीच होतं आजारी वाडायचं. म आपण कामाला लागून जातो.
हो! आणि त्यात त्यांचे खाण्याचे नखरे म्हणजे काय विचारायला नको.
हो हे आवडत नाही, ते खायचं नाही, असं काहीतरी चालू असतं.
बरोबर.
हो मग तेच ना त्यान त्यांच्या आवडीचं देण्या साठी मग पौष्टिकता त्यात आहे की नाही हे पण परत आपण. आई लोकांना टेन्शन.
बरोबर आहे, आणि असं आहे की ते जे जे आवडत नाही ते नाही केलं तर ते तस त्याला खाणार नाही म्हणजे खाणार नाही शेवट पर्यंत.
हो नाही खाणार म वरून नाही खाल्लं तर आपला जीव पण नाही राहत ते करूनच द्यावं लागत.
मग त्याच्यापेक्षा त्यांच्या आवडीच केलेलं बर ना.
हो आवडीचं केलं तरच बरं पडतं. पोटभर खाल्लं तर मग आपल्याला बरं वाटतं.
हूं ते त आहेच.
हो!
चालेल मग काय म्हणता, छोटीशी काय तुम्ही सांगा रेसिपी एखादी, डब्याला अशी झटपट होणारी काय.
झटपट होणारी मी तर कधी कधी काय करते म्हणजे आपले उ-उडदाचे पापड अस एखाद्या वेळेस उशीर झाल बाय चान्स त पापड भाजून घेते पापडाचा जो खुडा असल ना पापडाशी चटणी म्हणतात कोणी खुडा म्हणतात. भाजून घ्यायचे नाहीत कोणाला तळलेले आवडतात त तळून पण घ्यायचे दोन तीन पापड. आणि लसूण ये ना लसूण ठेचून घेयचा आणि मग ते खूप गेले पापड लसूण. आहे थोडस तेल घ्यायचं शिला नाही का, आपल लसुण केलेले आहे ना ते टाकायचा आणि पापड छान कुरकुरीत होऊपर्यंत अ परतवायच ते सगळ कुरकुरीत झालेय ना किंवा त्याच्यात थोडस थोडस तर ऑलरेडी घातलेलंच असतय ते, तर त्याच्यात थोडस मीठ आणि आपली मिरची पावडर आहे ना ति टाकायची. पुन्हा जर आवडत असेल तर ते घ्यायचे नाही तर नाही. खूप छान लागतात. एकदम कुरकुरीत होतेत.
हो का?
म्हणजे एखाद्या वेळे जर आता आपल्याला कापायला वगैरे त्याला नाही जमत न, एखाद्या वेळी जर उशीर झाला
हां हां हां हां हां हां.
हा हो हो हो बरोबर. मग तेच हल्ली रोज रोज पोळी भाजी पण खायचा कंटाळा येतो ना.
हो हो कधीतरी असं करून द्याव लागत.
नॉन व्हेज असले तर पर्याय तरी असतात, व्हेज मध्ये काय पर्यायच नाही. तेच तेच म आनकी कंटाळा.
तू बोलली का नाहीस? त्याला आवडेल तसेच लागतात.
हो बरोबर.
आसंय मग पूर्ण तेचच जास्त हे खात नाही तर व्हेजचे भांडे वेगळे, नॉनव्हेजचे वेगळे
हो बरोबर बरोबर हा आ.
तेचं आणि बाकी काय खूप वार पण नॉन व्हेज वाले पण, खूप वार पाळायला लागतो. हा वार आला, तो वार आला मधेच एकादशी आली चतुर्थी आली मग, मग काय खाणाऱ्याना ही कुठे जास्ती काय भेटतं खायला?
सोमवार आला. मग गुरुवार आला मंगळवार
हो चालूच असत असत आणि मध्ये काही एकादशी आली, चतुर्थी आली, काही आलं का म आनखीन बंदच.
हो हो ते तर वाजता सोडून जानार.
ओ अ. जे म्हणजे मोस्टली पाळतात त्यांना, जे नाही पाळत त्यांना काही हरकत नाही.
नाही त्यांना नाही, नाही ते काही एवढी वाट नाही बघत चला.
हो हो हो हूम.
कारण इतर वेळेस आमच्याकडे उपवास वगैरे असतात त्याच्यामुळे मग तर काय नाही झालं तर, रविवारी करता येत. ते पण त्याच्या दोन भाज्या करायच्या व्हेज म्हणून
हो बरोबर.
मग मुली कधी काम नाही करतात. तुम्ही नॉनवेज खाताय तर आमाला मग. रोल आणायचे. पनीर रोल आणा, पनीर चीज रोल आणा.
हो हो हो, मगं व्हेजवाल्यांना पनीर शिवाय दुसरं काही ऑप्शनच नाहीये. तेच खावं लागतं.
हम्म, हम् हम
दुसरं काहीच नाही मग, दुसरं तरी काय करणार, तेच ठीक वाटत मग.
अस एखाद्या वेळेस आपट तर, हो शेवभाजी करणं.
हो, हो. हो शेवभाजी पण छान होते, मी पण करते, त, ताई शेवभाजी शेवभाजी मस्त होते. पण अगदी गरम-गरमच खायला पाहिजे. गरम -गरमच खाली तर छान. अं
तुम्ही म्हणता तेच पातळ ग्रेविवाले?
हो, हो ग्रेवी ग्रेवीवाली करते ग्रेविवाली. कांदा खोबऱ्याच, कांदा खोबऱ्याच वाट हा, कांदा, कांदा आणि खोबरं खूप छान भाजून घ्यायचं कांदा खोबरं मिर ची, आलं, लसून सगळं वाटण करून घ्यायचं. आणि म ते हे करायचं. मग त्याला फक्त वाटणाला फक्त फोडणी द्यायची. आणि अगदी गरम- गरमच असताना कांदा लिंबू वगैरे कापून घ्यायचा आणि मग अ, डायरेक्ट जसं वाढयचं तसं त्याच्यात मग शेव टाकायचं. एकदमच टाकून ठेवली तर मग घट्ट
नाही, नाही ते चांगलं पण नाही लागत.
हा आणि ती छान हा आणि थोडीशी जाड आणि मऊ असं फरसाण जर असेल ना, तर मग आणखीन छान होती ती शेव थोडीशी, कडक अशी जास्त ती काय मग नरम नाही पडत ती लवकर, हा मग छान होते.
फुगून येते ना, तर ती चांगलीच नाही खायला पण टेस्ट लागत.
हो, हो, हो मग ते नुसत पिठं, पीठ, पीठ वाटतं. हो, पीठ लागतं नुसतं बेसनाचं. हो, थोडीशी जाड असतील तर छान होते.
हम, तेच -तेच.
हम्म. तो एक ऑप्शन छान होतो, काही भाजीला नसला तरी पण होऊन जात म ते.
हो बरोबर हेय.
हो. चालेल, चालेल हो बाकी काही लागलय स्वयंपाकाला का लागायचंय अजून?
हा लाग चालेलय थोडं फार तो पर्यंत हळूहळू किचन मध्ये काहीतरी.
आं.
हो, म्हणजे आता लागायचंच हेय. अजून झालंआपले दोन मिनिटं बार एक मिनिट बाकी हेय आपला, बोलू शकतात. नाही रे आज साडे -आठ पर्यंत कंप्लीट असतेच. आणि मग माझी मिटिंग असते नऊला मग मला ती करावी लागते ना.
हो का?
हो. ते झाले की म्हणजे, ती करायच्या आधी सगळं आवरून घेतलेलं बरं राहत असं.
हो, तुमचे झाले का टास्क का बाकी आहे अजून?
अ, माझी बाकी आहेत ना, मी बघते आता किती झालेले ते.
हो, हो, हो, हो, हो, हो बघा मग उद्या वगैरे करा वाटल्यास परत मला.
हां हा करेल ना
ह बाकी असेल तर उद्या परत आपण करू शकतो आता नेमका संध्याकाळ सकाळच कोण भेटत नाही सगळ्याची काम असतात म बऱ्याच वेळच मी मेस तु टाकला म्हणून पण अवलेबल नसत मी पण लेट च स्वयंपाकाला लागणार होते. ते आज सकाळचं होत माझं थोडस म्हणून शॉटकट होता म्हणून म्हणलं एक दोन कॉल करते
तेच ना आणि संध्याकाळचा टायमिंगचा सकाळचा खूप लवकर निघून जातो आहो.
हो आहो बारा वाजेपर्यंत कामच जातात.
मं
हो आणि संध्याकाळी पाच पासून घरी यायला सुरुवात झाली चहा वगैरे तेच म तो रात्रीचा वेळ जातो आणि मधल्या वेळत पण कुणाला आराम करायचा असतो कुणाचे छोटे बाळ असतात हा प्रॉब्लेम होतो.
खरच आहे ते पण आहे पण तेवढं सांभाळून ते करणं पण गरजेचं ये ना
हो हो हो चालेल चालेल मॅडम झाला टाईम चला बाय.
ओके ओके हो बाय हां ठीक हो.